येतो का माझा?
हा येतोय येतोय.
हा हा हा आपण शिक्षणा विषयी कायतर चर्चा करूया का?
हा करूया मग बोला की.
हा हा थांबा हा एक मिनिट. काय बरं हॅलो!
हॅलो!
हा म्हणजे आपण शिक्षणातून असं आपल्याला सगळं नॉलेज वगैरे समजत ना. मग असं त हा म्हणजे तुम्हाला असं काय वाटतय.
शिक्षणा बद्दल. मला वाटतं महिलांचं शिक्षण म्हणजे, फक्त एखाद्या मुलीला शाळेत पाठवणं वगैरे नाहीये. तर तिला तसं स्वतःचं आयुष्य घडवण्याची संधी पण दिली पाहिजे. शिक्षित महिला कसं स्वतःच निर्णय स्वतः घेऊ शकते ना. आत्मविश्वासाने ती जगू शकते. कुटुंबातील इतर लोकांना ती दिशा देऊ शकते, त्यामुळे मला वाटतं. शिक्षण ही आजकालची म्हणजे गरजच ये काळाची.
हो अगदी बरोबर ये तुमचं, पूर्वी कस समाजात मुलींच्या शिक शिक्षणाला फारसे महत्व दिले जात नव्हते ना. आणि आनेक पालक मुलींना प्राथमिक शिक्षणा नंतर शाळा सोड म्हणजे सोडायला लावत असतात.
हा हा
त्यामागे आर्थिक अडचणी आणि म्हणजे लवकर लग्न आणि जुने विचार कारलभुत होते असं असायचं.
हो पण आता परिस्थिती खूप बदलत आहे ना. कारण आज अनेक पालक मुलींच्या उच्च शिक्षणासाठी कसं प्रोत्साहन देत आहेत त्यांना अ आज आपण किती? ठिकाण तर बघतो मुली डॉक्टर, इंजिनियर, वकील. पोलीस म्हणजे कितीतरी? क्षेत्रात त्या म्हणजे काम करतायेत ना. ते आपले कौशल्य सिद्ध करताय.
हां, हां, हां, ह म्हणजे असं तुम्हाला काय? वाटल म्हणजे असं. महिलांच्या वैयक्तिक आयुष्यात असे कोणते? बदल झाले शिक्षणामुळे.
शिक्षणामुळे महिलांमध्ये कसा आत्मविश्वास वाढलाय आता आपलंनच बघा ना. त्या स्वतःच्या हक्काविषयी जागरूक होताना दिसतायेत आपल्याला. कुटुंब त्याचे व्यवस्थापन नंतर जबाबदाऱ्या. म्हणजे असं चांगल्या प्रकारे पार पारू शकतात त्यामुळे शिक्षणामुळे त्या स्वावलंबी बनतायत. व इतरां इतरांवर कसं त्यांना अवलंबून राहावं लागत नाही असं मला वाटतं.
हां हां हां ह म्हणजे असं शिक्षित आई आईंच्या मुलीं मुलींच्या भविष्यात किती? मोठा बदल असा म्हणजे मोठा वाटा असतो असं तुम्हाला वाटतं.
अ खूप मोठा कारण घरातली एक व्यक्ती शिकलेली असेल तर पूर्ण ते घर व्यवस्थ त हे करू शकते. बरोबर म्हणजें तुम्ही म्हणताय की. तुम्ही तुमच्या बाळाचा अभ्यास घेताय. म्हणजे ते तुम्हीच शिकला म्हणूनच घेताय ना. त्यामुळ मग शिक्षीत आई मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देते. इतर चांगले संस्कार, त्यांच्या त्यांना सवयी, आरोग्याचं महत्त्व. या सगळ्याची शिकवणती देत असते त्यामुळे मुलांचं भविष्य पण उज्वल होत असतं.
हां हां म्हणजे असं. एका महिलेच्या शिक्षणान संपूर्ण म्हणजे कुटुंबावर परिणाम होतो हो ना.
हा अगदी तसंच म्हणूनचं म्हणतात ना. एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकत कारण शिक्षित महिला- केवळ स्वतःची प्रगती करत नाही. तर ती संपूर्ण कुटुंबाची समाजाची प्रगती करत असते.
म्हणजे अजून एक म्हणजे एक एक ठिकाणी असं मुलीचं शिक्षण अर्धवटच आहे अजून. अर्धवटच राहते असं.
म्हणजे त्याच्या पाठी बा पण रिझन आहेत ना काही कुटुंबाची म्हणजे कशी परिस्थिती नाजूक असते. ते काही ठिकाणी असं मुलीच्या शिक्षणापेक्षा मुलाच्या शिक्षणात प्राधान्य देतो. कारण पुरुष प्रधान संस्कृती आहे ना आपली. काही ठिकाणी लवकर लग्न लावलं जातं. त्यामुळे मग वाहतुकीच्या सुविधा नसल्यामुळे मुलींना शिक्षणाला थोडंसं - अ बडनस आणल् जातं ना.
हां हां हां हां. म्हणजे ते हे कठ बब्बू बाळा.
म्हणजे या समस्याच दूर करण्यासाठी काय? म्हणजे काय? असं करावं लागेल उपाय.
पहिलं तर लोकांची मानसिक स्थिती बदलणं जरुरीय. मुलगा मुलगी यात भेद नाही झाला पाहिजेलाय ठीक आहे दोघांना समान संधी मिळायला पाहिजे.
हां हां हां ह.
हा कारण मुली समाजानेही मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलं पाहिजे असं वाट तयं.
हां हां.
अ म्हणजे महिलांचं शिक्षण म्हणजे देशासाठी काय विकास योगदान करते ते.
शिक्षित महिला रोजगार मिळवत असते उद्योग सुरू करू शकते. घर म्हणजे ती शिकली तर थोडंफार तिच्या् ह्यान पण ती काहीतरी करू शकते ना. तसेच कि म्हणजे महिलांनुसार आरोग्य शिक्षण सामाजिक विकास. त्या देशाचा विकास ह वेगाने करू शकतात आता कितीतर ठिकाणी बघताय कि. महिला आघाडीवर असताना आपल्याला दिसतंय.
हा हा म्हणजे तुमच्याकडे असं काही प्रेरणादायी असं उदाहरण आहेत का.
नक्कीच सांगते ना. कारण आपल्या देशातील अनेक महिलांनी शिक्षणाच्या जोरावर मोठं यश मिळवलेलं आहे. हे तुम्हाला ऐकून माहित असेल ऐक. आपण कशाला हे आपल्या समोरच घडतंय ना त्यानी विज्ञान. क्रीडा नंतर म्हणजे किती क्रिकेट सामाजिक कार्य असा. अनेक क्षेत्रात आपलं म्हणजे नाव उज्ज्वल केलेलं आहे. ते कशाच्या ह्याच्यावर शिक्षणाच्या ह्याच्यावरच ना.
हा हा म्हणजे आजकालच्या काळात असं महिलांसाठी शिक्षणाचा अर्थ म्हणजे असं. पदवी मिळवणे मग आहे का असं तुम्हाला काय वाटतं.
नाही नाही असं नाही शिक्षण म्हणजे फक्त आयुष्यभर शिक शिकत राहणे नाहीये. नवीन कौशल्य आत्मसात करणं तंत्रज्ञान समजून घेतलं पाहिजे. अ त्याचबरोबर समाजात जबाबदाऱ्या नागरिक म्हणून वावरणे हे शिक्षणाचाच भाग आहे ना.
हा हा हा म्हणजे आपल्या असं चर्चेला निष्कर्ष काय म्हणजे काय आ आढळता येईल.
म्हणजे कसं माझ्या मते तर महिलांच शिक्षण ही काळाची गरज आहे. शिक्षित महिला म्हणजे सक्षम कुटुंब समाज राष्ट्र प्रत्येक मुलीला म्हणजे दर्जेदार शिक्षण मिळालेच पाहिजे ना. देशाच्या प्रगतीसाठी वेग वेळ. निश्चितच वाढेल त्यामुळे प्रत्येक मुलीच्या शिक्षणाला पाठिंबा दिला पाहिजे. हिची सुरुवात आपण घरापासून केली पाहिजे ना. त्यांच्या स्वप्नांना पंख देण्याची संधी दिली पाहिजे.
हा खूप छान वाटला म्हणजे अस हा बोला.
आपण पण मुली आहेत ना आपणच जर असा विचार केला तर.
हा हा हा हा. म्हणजे आपल्या असं खूप छान वाटलं आज म्हणजे आजच्या चर्चेतून आपल्याला. शिक महिलांच्या शिक्षणाचे महत्व फायदे अडचणी. उपाय यांच्याबद्दल सविस्तर अशी माहिती मिळाली ना.
हा त्यामुळे आता प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे कारण तिचे शिक्षण म्हणजेच देशाचं उज्ज्वल भविष्य आहे ना.
हो हो हो.
तुम्ही पण तुमच्या मुलीसाठी स्वप्न बघितले असतिला तिला हे करायचंय तिला ते करायचंय. म्हणजे ती आता ता तर नर्सरीला जाते म्हणते पण तुम्ही तिचं पूर्ण भविष्याचं प्लॅनिंग बनवलंय की तिला काय करायचं. पाहिजे.
हो हो हो ठवून ठवलेय मी काय काय असं.
हा‌ आपल्याला शिकायला नाही भेटलं तिला तरी भेटावं.
हा हा हा म्हणजे तिला असं स्पोर्ट मध्ये वगैरे आम्ही घालणार आहे.
अच्छा मग तिचा इंटरेस्ट काय आहे हे कधी विचारलंय का तिला.
म्हणजे ते म्हणजे, त्याला बॅट बॉल वगैरे खेळायला त्याला आवडतं ना.
अच्छा.
हा मग ते असं मग तिला सांगितलं त्यात त्याच हे करायचं. खेळ तू असं तसं ते ना बोलतो आम्ही सारख सारखे विषय असतो चालू आमचा.
होय मग त्याची काय प्रॅक्टिस घरीच.
म्हणजे आता आता अजून ते लहान आहे, आता घरीच कि म्हणजे असं त्यानंतर ना आता जरा मोठी झाल्यावर म्हणजे मग घालायच.
हम्म हम्म छान. अभ्यासाकडे लक्ष द्या तिचापण जेणेकरून आपल्याला नाही शिकायला मिळालं, आपल्या बाळांना तरी मिळावं.
हो हो हो.
प्रत्येकाचं स्वप्न असतं ना, जे आपल्याला नाही मिळालं ते आपल्या बाळांना मिळावं. होय कि नाही.
होयच कि.
हम्म.
हा हा हा.
त्यामुळं प्रयत्न करत राहा.
हो हो प्रयत्न करते, चालूच आहेत.
हो हो.
दादांचं वगैरे शिक्षण किती झालयं, तुमच्या मिस्टरांच.
तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण झालंय सगळं.
अच्छा मग त्यांना कधी जाऊन म्हणायचं तूम
करून मग ते फायरचा वगैरे कोर्स केला.
अच्छा हा हा हा मग तुम्हाला कधी म्हटले नाही.
अजून शिक्षण त्यांचं चालूच आहे.
हो तुम्हाला कधी म्हणत नाहीत का तू पण थोडं थोडं शिक पुढ.
नाही म्हणतात तेने पण माझंच असते राहू दे, राहू दे मुलगी लहान ना मग. तिच्याकडं लक्ष द्यायला लागतंय.
हा हा हा.
सासू सासरे असल्यावर कसं म्हणजे, हिचाकडे लक्ष देतात आपल्याला कायतरी करता येतंय. हा मग आता घरी दोघच म्हणल्यावर आपलं आपल्याला सगळं करायला लागतयं ऍडजस्ट.
चालाायचं तेवढं. त्यातून पण तुम्ही पण काहीतरी शिकत जावा, शिक्षण कुठे वाया जात नाही.
हो हो म्हणजे आता मी हे करते थोडा डा असं काय तर असं लॅपटॉप आहे घरी, म्हणजे कायत काय करत असते. डॉक्युमेंटचे काम वगैरे हा हा.
घरून करता का सगळं.
हा करते मी, म्हणजे जसं मला जस येईल तसं मी करते असं म्हणजे फोनवर बघूनच असं शिकले, म्हणजे असं वोटिंग कार्ड ते नाही का. काढायचं हा असं छोटे छोटे.
म्हणजे तुमच्या शिक्षणाचा कुठेतरी फायदा झाला ना, जर तुम्ही शिकलाच नसता तर तुम्हाला काय कळलं नसतं ना. कि बाबा काय लिहिलंय यात.
हा हा हा. आम्हच्या पहिल्या पप्पाच अजून शिक्षण वगैरे चालूच आहे त्यांचं.
अच्छा तुम्ही पण तिच्या बरोबर तिघं पण आता हे करा.
हो .
तूच काढ
चालतंय आता थोडा टाईम राहिला आता.
हम्म
हम् हम हम्
ओके ठीक आहे. ठेऊ का मग आणि नंतर बोलू.
हं